हॅलो, हां बोला.
अं, तुमचे मला किती झाले ओ ताई?
माझे तीन झाले.
हां, आणि माझा हा तिसरा आहे ना आता.
हां-हां तिसरा आय.
आपण काय करूया कंटिन्यू आपले पहिले तीन-तीन कंप्लीट करून घेऊया. सहा करायच्यात ना एकाला.
सहा नाही पाच करायचेत वाटतं.
पाच करायचेत काय ठीके म अजून दोन-दोन कम्प्लीट करून घेऊ.
हां-हां
आण् मगच मग दुसऱ्याला ताईक ताईंचा आलेला, म मी त्यांना म्हटलं नाही म्हटलं एक ताई करालेत. म ते कसं आपल्या ऍप चं कॉल रिजेक्ट करून चालत नाई ना. साधा कॉल रिजेक्ट केला तर चालतोय.
होय-होय, माझ्या पण मुलगीचं या लागलेत. फोन व्हिडिओ कॉल यालेत म्हटलं आता तुमचं झाल्यावर करायचं.
आ हा हा ह ह तेच की मग हे हे हा मग हे कसं असतं एक एक जण काय करतात मग अ त्यांचा पण इम्पॉर्टनट आहे की पण ठीक त्यांचा पण इमपॉरटंट आहे पण अॅप वरण पहिला त्यांच इम्पॉरटंट एना मग नंतरण मग आता माझा भावाचा पण येऊन गेल्या मिस्टरांचा पण येऊन गेला नाही रिसिव्ह केले म्हटल
हा हा त्या आता एक बोलल्या मग उद्या आणि परत सकाळी बोल्या म्हणजे सकाळचं कसं मिस नसतात ना माझे
हा हा हा हा असं म्हणताय व्हाय चालेल चालेल चाल
रा मी पर परतन दोन करत उद्या जरा लवकरच करते मी
चालेल चालेल मला अक्षरशः नऊ असल्यापासून
हा हा चालते चाल मला पण म्हणजे आता मुली वगैरे नाहीेत म्हटल्यावर लो
अमरिका मे हो हो माझ्या आज येतेय बघा हा माझ्या आज येतेय बघा म्हणजे आता इथं पुढं मी व्यस्त आसल
हा हा
की मग दिवस सगळा रिकामा पडलेला असतो काय करायचं सुचत नाही तीन वाजत नाहीत कधी का म्हणजे कामाची वेळ पण येत नाही
होय म्हणजे कसं आपल्याला कायम कायम आपल्याला कायम सवय असते ना मुलांची त्यामुळं त्यामुळ मग आपल्याला गमत नाही एकट्याला
की आणि मग ती असली ना असा दिवस जात ज काय समजत नाही तिच्या पाठीमाग लागत लागत.
होय होय
आणि बाकीचे सगळे घरातले बरेच तुमचे आई म्हणा आईच्या इकड पण सासूच्या इकडचे पण
होय होय बरे आहेत सगळे. सगळे बरे हाईत.
मग मी हे काम ना माझ्या ननंद पण, ननंद पण करतात माझ्या पण त्या कस शिकत नसल्यामुळे का नाही त्यांना एवढं नाही जमत. तरी मी त्यांना म्हणते कि नाही शिकत जरी असलं तरी तुम्ही घरी येऊन वगैरे टास्क कंप्लीट मग त्या काय म्हणत्यात वहिणी मला त्यांनी म्हणतात तेवढा टाईम लाईन मध्ये नाही करायचं होत. तर मी मी कशाला म्हणजे उगीच मगच मी करणार मग सांगणार मग त्यांनी मला घेणार आणि घेतल्यानंतर आपण काम पूर्ण नाही करून द्यायचं मग ते योग्य वाटत नाही ना.
होय होय
त्या एक, दोन टास्कच करतात म्हणजे त्यांना जमते. तेवढचं मग एक्स्ट्रा त्या घेत पण नाहीत आणि मग पूर्ण काम झालं नाही म्हणून दंगा पण होत नाही.
होय होय
मग मॅडम कसं करतात पहिल्यापासून व्यवस्थित सांगत असतात. एकदा म्हणता दोन, तीन वेळा त्यांनी ट्रेनिंग देतात. पहिल्यापासून सांगतात हे काम आहे असं आहे व्यवस्थित समजून घ्या आणि एवढ्या वेळत पूर्ण क करून द्या. फक्त मीटिंग दिवशी सगळे जण हो हो मॅडम आम्ही करतो, करतो, करतो म्हणतात आणि त्याच्यानंतर गायब सगळेच गायब असं होत. एक, दोनच गं म्हणजे लोक काय जी व्यवस्थित पूर्णपणे कामाच लक्ष देतात.
होय होय
मग बाकीच्याचं मन त्यानंतर तर ना चिडतात त्यांच ते टाईम लाईन पूर्ण झाली आणि काम नाही पूर्ण झाली की म ची चिडतात मग जे कोण काम करणार नाही त्यास्नी स्पष्ट सांगतात कोणाला जमणार नाही तेनी सांगा मी त्यांना काढतो कामावरून म्हणजे ह्या प्रोजेक्ट मधून म्हणजे दुसऱ्या कोणाला तर घेता येईल ना गरज असणाऱ्यांना
मी पण सांगितलेलं आमच्या म्हणजे नंदच्या मुलगीला सांगितलेलं. पण ती तेव्हा हेला बायबल कॉलेज ला होती ना. त्यामुळे तिच्याकड काय म्हणजे आठवडाभर म्हणजे आठवड्यातून एकदाच म एकच दिवस मोबाईल असायचा. त्यामुळ नाही म्हणली म म्हणजे तेवढ साईड इन्कम म्हणजे तेवढं तर होतंय ना.
नाही बरोबर आहे हे फ्रीलान्सिंग आहे सोडा तुम्हाला मिळेल ते वाट टाईम पण, पण माणसन केलं पण पाहिजे ना.
होय मन् नाही म्हटली त्यामुळ मी काय मग हेच केलं नाही मग ते सासूबाईना ऍड केलेलं. पण त्यांना कसं वाचायला येत नाही त्यामुळे मग ते ऍड नंबर ऍड आहे त्यांचा पण ते ॲप म्हणजे त्यांना कर येत नाही पूर्ण त्यामुळे राहू दे म्हणले
माझा आईची पण खूप इच्छा आहे काम करण्याची मी तिला पहिलाच सांगितलं म्हणले हे बघ काम छान वाटतं पेमेंट तेण छानच वाटतय पण ज्यावेळी त्यांनी सांगतात की मला हे त्या दिवसात पूर्ण पाहिजे त्या दिवशी तुम्ही झोपला नाही झोप जेवला नाही झोपला नाही जेवला काही फरक पडत नाही तेही म्हणले एवढ्या दिवसात पूर्ण पाहिजे तर ते तू करायचंच म्हणलं मम्मी तुला जमत असेल तर हो म्हण जर आपण हो म्हणणार आपण शब् देणार त्यांनी ऍड कळणार हाय ऍड केल्यानंतर कळणार की ही व्यक्ती ती कामच करत नाहीये
होय होय
असं होतय माझ्या पण एक दोन मैत्रिणी आहेत ज्यांचं स्वतःच चांगलं पुण्या मुंबईला चालू आहे त्या म्हणजे मेडिकल कोडिंग अ परत क्लिनिकल रिसर्च फार्म्हजिलन्सारख चांगल्या फीलल्डमध्ये पण त्यांचं पण असं की पूजा आम्हाला पण ते ऍप आवडलं आम्हाला पण ते काम करायचं आहे म्हणजे तुम्हाला असं शक्य आहे का? तुम्ही म्हणाल मी ट्रेन येते रात्री आठ वाजता येते त्याच्यानंतर कुठं काम होणार आहे असं ऐन टईमाला म्हणून नाही चालणार म्हटलं
होय होय ते पण आहे
जेन्युनली फक्त हाऊस म्हणून करायला जाऊ नका जेन्युनली जमत असेल तर हो तर प्रोजेक्टमध्ये अँड कराला सांग मी कुणाला ही खर तर मी एवढे मला म्हणत का आम्हाला ऑनलाईन काम सांग आम्हाला दे कुणाला रेफर कर मी कुणालाही करत नाही कुणालाही नाही आई आता माझी माग लागलेली कि मला पण ते काम द्यायला सांग, तर मी तीला म्हणते तुला जमते अन आईशी च्या नावावर माझ जीएस चे नंबर आहे ए फर्म आहे. त्यामुळ मी पहिला मॅडमांना मेसेज केलाय, पण त्या कधी बघतील त्यावेळी रिस्पॉन्स देती
मला पण आता म्हणजे दुसरं काम वगैरे आलं तर सांगत जावा म्हणजे सांगा म्हणजे मी पण करतोय पूर्ण. मला काय असं टाईम नाही असं काही नाही कारण मी घरीच असते. त्यामुळ लगेच पूर्ण करते मग कारण आता तुम्हाला मिटिंगला वैगरे जातय म्हणटल्यावर तुम्हांना जरा जास
नाही नाही मी एकाच मिटिंगला गेले सोडा ते पण काय एवढं महत्त्वाची असं काही नव्हती पण तरी पण म्हणजे मी थोडंफार करते रेग्युलर काम मला असं वाटलं की मला म्हणजे काय खरं सांगू काय त्या मॅडम आहेत ना तर त्यांची एक ठराविक टीम आहे.
हा हा.
तर का नई तर कोणत्या पद्धतीच काम आहे? तर त्या एवढ्या लेडीज म्हणजे जर समजा इंग्लिश मधल वगैरे काय असेल. तर त्यांचा एक ग्रुप आहे कि बाबा बा त्यांनी लक्षात ठेवतात कोण कोण इंग्लिशमध्येध्ये काम केले कुणा कोणाला हे जमलय
हो हो इंग्लिशला का नाहीये सोडा मी इंग्लिशला नाहीये मराठीला हे मी हाय.
हम्म मी पण मराठीलाच आहे मी पण मराठीच आहे हा खर माझं अ वापरे डीप्लोमा पण झाला डिग्री प झालं मता ई इंग्लिश जमतय बऱ्यापैकी मग त्या काय करतात कोण इंग्लिश काम करणार त्यांचा ग्रुप त्यांनी सेपरेट केलाय. मग एका वेळी जर चार पाच प्रोजेक्ट आले ना तर त्या व्यवस्थित ते म्हणजे ह्या ही लेडीज असेल, तर ह्या कामाला तिला घालूया तिला जमेल ते काम ती लेडीज असेल तर तिला ह्या कामाला घातलं पाहिजेल, तिला ते काम जमेल. जास्त हेक्टिक कुठलं काम आहे ते कोणत्या लेडीज ला किंवा कुठल्या जेंट्स ला जमेल असं त्या पहिल्यापासूनच त्यांनी लिस बनवून ठेवलेली असतील त्याच्यानुसार त्या घालतात. मग एक एक प्रोजेक्ट असतात त्याला दहाच लेडीज पाहिजेत किंवा दहाच जेंट्स पाहिजेत किंवा पाच लेडीज, पाच जेंट्स तर तेनी एक्स्ट्रा नाही घेऊ शकत.
होय तरी पण मी तुम्हाला सां सांग सांगली. म्हणजे असं मराठी मधलं काय काम असलं तर सांगा मला. कारण म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना आपण दयायला जन जे बघत चं नाहीत अँप सुद्धा मनजे अँप अपडेट पण करत नाहीत. रिफ्रेश पण करत नाहीत. म्हणजे त्यांना देऊन काय उपयोग
ओ नाही-नाही-नाही तुम्हांला सांगू ज्या-मु-ज्या अशा लेडीजला काम येत ते ना त्यांना तींक ग्रुप काढून टाकतात त्यांच प्रोजेक्ट हे करतात
होय-होय. आता मी माझ्या मैत्रिनींना किती जणांना म्हणजे आता जेवढी ओळख आहे त्यांना मन जे माझ्या बरोबर ऍड झालेत त्यांना मी सांगतोय म्हणजे टास्का अ आलाय काय तुला? रिफ्रेश करतेस काय? ते म्हजे मला वेळच मिळत नाइ.
नाही असं नसं ना वेळ खरच त वेळ ना कुणालाही नसतोय. पण आपलुन ठररावायला पाहिजे ना आपण कशासाठी वेळ द्यायचाय ते, आता माणूस वेळ नाही म जेवायचं राहतंय का?
आता मीच, मलाच टेन्शन आलेलंये टास्क तर पु पूर्ण करायचा आणि म्हणजे कॉल करायचा कुणाला? एक दोन मैत्रिणी आहेत असात म्हणजे कॉल केला त्यांना पण दुसरं कोण आता वेळच नाही म्हणत्यात तर करायचं कोणाला दु ऱ्या ना
होय, होय आणि हे कसं दुसऱ्यावर डिपेंडेंट टास्क असल्यामुळ लई प्रॉब्लेम यायलाय हो.
होय होय.
ते म्हणजे स्वतः स्वतः पूर्ण करायचे टास्क असतात ना ते पटकन होऊन जातात आपल्याला वेळ मिळेल तस.
होय होय मी काय रात्री मग रात्री प रा रात्र पण म्हणत नाय. काय म्हणत नाही मग मी पूर्ण करतेच थोडं.
ह मा मी तर अक्षरशः म्हणजे धुन धुत सुद्धा मी तर कानात कॉर्ड घालते काय. म्हणजे ऑडिओ व्हडिओ काय टास्क असतील ते. कानात कॉड धुन धुत सुद्धा मी काम करते मग असं करते.
होय होय!
टास्क कसाय हा. वेळ द्यालाच पायजे कारण दुसरे व्यक्ती आपल्याशी फोनवर बोलत असते.
होय होयतरी पण म्हणतात, सोडा एक एक मैत्रिणी, एवढं कुणाला वेळ आहे दहा दहा मिनटं घरात. काम अस.
अरे पण तुम्हाला पेमेंट पण मिळणारे ना म मग आपण फुकच पेमेंट घ्यायचं का त्या कंपनीच हूं आहे एक एक जण आस म्हणतात एवढं कोण करतय तेवढं कोण करतय ठीके बाबा तुम्हाला नाही पटत नाका करू.
होय होय!
पडते त्याने करतात.
मला त एवढं टेन्शन आलं त कोणाला करायचं कुणाला करायचं. दोघींना तर झालंय. म्हणलं आता. मग एक मैत्रीण म्हनली ग्रुप वरूनच. कोणाच तर हे कर म्हनली म तिला म्हनल. तुलाच कॉल आलाता त्यांचाच नंबर पाठव म्हनलं.
हा हा हा हा हा!
म्हणुन म थोया तुम.
आणि मग ह्या ह्या प्रोजेक्ट मुळ काय व्हालय माहितीेय ओळखी पण बरीच. निघा लागले. म्हणजे आता तुम्ही कुठं राहताय मला माहित. मी कुठ राहते तुम्हाला माहित नाही तर बोललं जातय आपल न व्यवस्थित हो ओळखी होत जात. भारी वाटतय हा प्रोजेक्ट पण सोडाक. काहीतरी वेगळं आहे.
होय होय
सगळे प्रोजेक्ट
म्हणजे एकमेकांची एकमेकांची ओळख असं म्हणजे हे तर होते ना एकमेकांच म्हणजे गोष्टी समजत त्यात
हो एकमेकच मत काय आहे, बाहेर जगात काय चालेल थोडफार तरी कल्पना य ते ना आणि खर तर घरोघरी मातीच्या चुली आहेत थोडा त्यात काही वाद नाही.
हो हो
बरं चालते, मी ठेवू?
हा हा चालते चालते उद्या आता नको उद्या करूया की आता येतील मिस्टर पण पोरगीचा फोन या लागलंय तिला कर तुझ्या उद्या मी लवकरच करते घ्या मग उद्या पूर्णच करुया आप
हो हो हो चालेल हा